हा हॅलो.
काय.
हा काय करायलेे
काय नाही बसले.
बसलंय स्वयंपाक काय.
स्वयंपाक आवरायच आहे अजून
हा हा.
तुम्ही काय करायला.
काय नाही गावी गेलते आता आले हम्म.
हम्म हम्.
हम हम तेच नेटवर्क हे नाही म्हणाल तर म्हणताना लावून बघितल लागते काय
हा हा ते कराय एकदम आता कट केलं की चालत नाही तस करायला
होय होय
हं.
हम्म, म्हणतानाच की
हम्म.
इथे म्हटल्या, दोघं तीघी जण म्हणताना म्हटलेलं, मी मग लावू काय ला लागतय की नाही, बघण्यासाठी लावलो, आणि
अ, हा.
हम्म आणि काय मुलगी काय कराल्या?
आहे तिकडे गेल्या खेळायला गल्लीत.
हा, हा. हम्म, हम्म, हम्म.
चालूच असते की.
होय.
तुमचं काय चाललंय?
काय नाही, बघा हाय.
जेवण वगैरे आवरलं?
होय, झाले. मग सासुबाई केल्यात. आता आलोय मी पण गावासन. नंतर निघायचं.
हा.
हम्म, हं.
कॉल केला होता व्हॉट्सॲपला. तेव्हा तुम्हीच होता काय तिथं?
अ, माझं हेच्यावर काय?
हा.
होय, होय.
तुमच्या याच्यावर पण केला होता आणि नंतर ना, तुम्ही नंबर एक पाठवलेला त्याच्यावरती.
होय, होय. ते आमचासासूबाईंचा आहे नंबर. हा. त्यांच पण कॉलिंग व्हायच होत, म्हणताना माझ झाले तीस.
झालंय.
होय.
भारीय. माझ अजून नऊ बी झालं नाहीत.
होय.
नाही, मी केलोय कुठं कॉलिंग, म्हणजे रिसिव्हच करत बसलेलो सगळ्यांचं म्हणजे, करतील त्यांचं, करतील त्यांचं. आणि मी करायच्या टाइमिंगला तेच की, आणि मी करायच्या टायमिंगला बरोबर हे आहे, काम आहेत, ह्याव आहे, त्याव आहे. चालू झालंच. म्हणून मी मध्ये ते रागान अँपच उघडलो नव्हतो. तुम्हाला पण तुम्ही पण मेसेज करतास की. हा, दोन वेळा तुम्ही पण मेसेज केलताच कि मला मग म्हणलं राहुदेत तिकडं म्हणलं कुठं आता ही बोलून धन पाडाल्यात उगच
होय.
कसं तर वाटतेय सारखं विचारायला पण आणि तेवढा टाइम वगैरे काढून करायचं ते करायचं आणि वरते आणि यांचं
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.